हल्यास.
काय नाही बघा बसले.
होय तुम्ही काराय मालवणला गेलेला म्हण.
होय मालवणला जाऊन आलो की आम्ही मार्च मध्ये गेलेलो.
होय आम्हाला सांगितलं नाही की
नाही सांगितलं गडबडीन अचानक ठरलं हो.
होय मग कुठलं कुठं काय काय बघितला.
आम्ही सिंधुदुर्ग केला बघितला तिथे जवळ राजकोट हा ते प्लेस आहे
हा ते ह ज काय हा मोठं ते हे स्टॅच्यू येतच ना हा हा किथ हा तिथे एक मंदिर पण आहे कि राजराजेश्वरीच
होय आहे की तिथं तिथं काय म्ही गेलो नाही सोडा तिथं काय मी गेलो नाही फक्त किल्ला बघितला किल्ला बघायलाच आम्हाला दोन ते तीन तास लागला हम्म होय होय केलं की तिथं
वेगवेगळे मासे वगैरे बघितला का नाही
बघितलं सगळं बघितलं मस्त आहे सगळंल मालवण फिरायला मस्त आहे कोकण भाग
होय मग कुठल्या बीचला गेलता
आम्ही बहुतिक ते हला गेलतो
नव उ तिला गेलतगे
हा न्यूती बीच गेलतं बरोबर आहे.
हा तिथं पण छान आहेत सगळं असं हे ऍक्टिव्हटी आहेत कि सगळ्या
होय होय
अ ते पाण्यात न हेेतण केला काही नाही
होयके ललकी
वेगवेगळे क्टिवििटी
हा केले केले
आज ते डॉल्फिन पॉइंट बघितला क नाही
होय सगळं बघितलंय बघा
आणि ते म्हातारीच तूळ होय आम्ही पण जाऊन आलो की तुम्ही जाऊन आल्यानंतर तर आम्हाला सोडून गे म्हून आम्हीच आम्ही गेलो
हा हा तेच म्हटलं तुम्हाला सगळ एवढं पॉइंट माहितीेत म्हणताना म्हटलं
होय तुम्ही गेल्यानंतर आम्ही जाऊनलोी तुम्हाला सांग तुम्ही सांगितला नाही म्हग आम्ही पण नाही सांगित हो मला हा मग आम् तिला गेलेलो परत तो कुठला तो डॉल्फिन पॉईंट बघितला त म्हातारारीची चूळ बघायच पण ते लहान मुलांना सोडत नाहीत ना तिथं
पण तस झालं ते बघितलंच नाही आमच्यात पण लहान मुले होती म्हणताना आमला पण ते बघायच मिळाल नाही
हा मग तिथं कुठं ते आणि बोट बिट पलटी बलटी झाली तर काय करायचं आ
होय होय
हा तीन चार तास लागतात ना आज
अय होय
हा मग आणि काय मग वस्ती राहिलेला काय आहे एका दिवसात.
नाही नाही वस्ती राहिलेली एक दिवस वस्ती होती आमची.
होय कुठं मालवणमध्येध्ये राहिला.
होय मालवणमध्येध्येच राहिल आमच्या ह्यांचे जरा सारखं जातात त्यामुळे ओळख आहेतत नाही तिथं.
होय मग तुम्हाला कमी किमतीत मिळाला असेल की रूम
होय होय आमच्या हना फ्रीच होतं. आणि आम्हाला जरा कमी केले किती नाही आमच्या ओळखीचे आहेत म्हणताना.
हा हा ते सारखं जातात म्हटलं ओळख असेल आता हा हा. मग ह्याला पण कमी असेल कि बोटिंगच पण ओळख असेल की ति
होय होय त्यालाच की त्यासाठीच की सगळं म्हणजे सगळं त्यांना फ्रीच होतं.
हा हा
पण सोबत असल्यामुळे आम्हाला पण हे झालं जरा कमी पैशात. रीलल्स केलं नाही हो काय एवढा वेळ मिळाला नाही मुलगी लहान असल्यामुळे रडत होती.
हा हा रीलस वगैरे करशील छान वाटत हो तिथं समुद्र किराने रीलल्स
होय होय आता एकदा तुम्ही पण आम्हाला सांगा आम पण सांगतो मग जवळ्या की एकत
हा मग आपण एकत्र जाऊया की एकदा. एकत्र दोघी जाऊया म्हणजे रीलस वगैरे करायला येतात बघून ठेवा तोपर्यंत रीलस. हॅलो! हॅलो हा एक. एकत्र जाऊया आपण दोघ मग हॅलो आवाज येत नाही काय.. हा तेच की दोघी एकत्र जाऊया आणि मग आपण रीलल्स प करूया.
होय होय चालते चालते.
हा त्याता पाऊस कमी हो दे मग जाऊगे की. आता बंद असतय कि आता बंद असतय ते हा मग इकड धबधब्याला जाऊया आता तिकडे जायचं राहू दे. हा बघा पुढच्या तुमच्या मुलगीची सर्दी कमी झाल्यावर जाऊया.
होय होय जया जाऊया.
अ इकडलाज व्यवहार वरच ते. मुलं असतात घरात. हा तुमची गाडी आहे ना गाडी ना तुमच्या विचारा.
हा हा.
अ किती भाडं वगैरे विचारून घ्या. मजाऊन येऊ आपण हॅलो हॅलो. हॅलो.
चाल चाल.
हॅलो रेंज नाही आहे का काय.
होय होय रेंज नाही आहे प्रॉब्लेम झालाय तुम्हाला परत कॉल करते की मग तुम्हाला मी काय ठरते बघून. हां हां चालेल.
हा चालतंय बघा झालं की तुमचं फायनल झालं की सांगा आम्हाला मग जाऊया.
हा चालते चालते सांगते की होय होय सांगते की.
हा म्हणजे जाऊया हा चालेल हा तू काय. हा.